ह हॅलो
हॅलो हॅलो हॅलो,
हॅलो,
हा येतोय का?
हा येतो येत. बरीस का?
हो हो आहे तू.
मी पण बरी
ना
काय नाही सांगतेिक नाही.
हो. अजून
काय नाही.
होय.
हा
बरर
काय
हो हो ह पगण पतिसा महोत्सव येईल थोड्या दिवसांनी त्यांच्या येत
हा
असंच असत हो तर आवडतो का गणपतीच अस
आवडत तू
होय तुमच्या घरात बसवतात का ग गणपती
हा आमच्या घरात दरवर्षी बसतो
हा हा किती दिवसांचा म्हणजे पाच दिवस सात दिवस शन् दिवस साखरा दिवस सात दिवस हो मग मग का यात असल तुमला सारखी घरात
ह
हो
हो हा खूप मज्जा येते आम्हाला
हा जा असय अ गणपतीला असा वेगवेगळा प्रसाद वगैरे करून द्यायला
हम्म
हम्म मोदक वगैरे असंण देत अस
हो हा सकाळ संध्याकाळ वेगवेगळ्या प्रसाद
हो असं वातावरण जा फ्रेश होऊन जात असल ना गणपती मु प्रसन्न बाबे
हा प्रसन्न वाटतं मला
हम् हम् बत
काय ह
मग मग त्याची रेसिपी वगैरे माहिती असेल की तुम्हाला गणपतीला मोदक वगैरे करता एवढं म्हणल्यावर
हा म मला नाही माहिती माझ्या मम्मीला माहिती
हम् हम् बर मी मला माहिती आहे ते सांगू का तुम्हाला
सांग
हा आपण गणपतीला जेव्हा असेल उकडीचे मोदक वगैरे असं करतो
हां
ककड चमदकचे अस रेसपी देऊ ता् उकडी चष्मा ब करत असताल ना
हो
हो आणि तेची वेस् म्हणजे तू कधी केलाच नाहीस का
नाही केलं मी नुसतं बघते मम्मीला करताना केलं नाही कधी
म्हणजे कध ट्राय वगैरे केला नाहीच काय
हा म्हणजे ते असं त्यात भरून आणि ते असं पाकळ्या पडण्याच ट्राय केलं होत
हो
हा
काय केलं होतस मग जमले होते का तुला
हो लय भारीजम
म सगळ्यांना आवडले असतील ना.
हा.
हम्म हम्म. मी सांगू काय आता तुला म्हणजे आम्ही करत ते म्हणजे माझ्या हातचे उकडीचे मोदक सामतक सगळ्यांना आवडतात ना.
हा.
नका मी काडी पालागायच ते हा.
तू सांग मी लिहून घेते.
लिहून देतेस मग मी सांगल तस करणारच ते.
हो नक्की.
हम्म. आता आपल्याला पाहिजे म्हणजे तुला केवढे मोदक हवेत म्हणजेला किती मदत करायची असेल तर चां अंदाजे किसलेला नारळ घ्यायचा म्हणजे नारळ घ्यायचा त्याला किसायचा खोबरं घ्याय च मग त्याच्यात हॅलो.
हा तू मोठे नाही बोल ना जरा आवाज ऐकू येत नाहीये.
हा तू जेवढा नारळ घेशील की नाय त्याच्या निमपट अ गुळ घालायचं गुळ किसलेला गुळ पण किसूनच घालायचं.
हा.
आणि एक आपलं हे नसत का चमचा टीस्पून असतो
हा.
हा तो घरून आपल्या वेलची पावडर घ्यायच एक टीस्पून विरची पावडर घ्यायची मग त्याच्यात तर त्याच चमच्याच्या मापणे खसखस टाकायची जर तुला आवडत असेल तर तो खूप शकते जर न तर काही प्रॉब्लेम नाही नाही घातलं तर चालते. ते का हसुन राह्यले हॅलो.
हा मला आवडतं खसखस.
हा मता घालू शकते. नंतर ना मग आपण अ हे करायचं काहीतरी म्हणतात दोन वाट्या म्हणे
हा.
तेवढाच मा घेतलं.
हा.
हॅलो.
हा बोल ना हो.
हा तेवढच शिकलेला माारळ मात्र ताज घ्यायतात आहे.
हा.
हॅलो हा ते ज तु जेवढ हा मग तू जेवढ नारळ घेतलंस का ना त्यात मग आपत आपलं तांदळाच पिठ घ्यायच.
हा.
तांदळाच पीठ आपण घेतो ते अवेलेबल आहे तांदळाचं पीठ आणि थोड्यात मापात पाणी मिक्स करायचं त्याच्यात. हम् पाणी पसवल्यामुळे सगतूध घालायचं. आणि शे म तुला भेट झालायच त्या झालं. मग ते सारण तयार करताना का नाही. कडई तू कराय म्हणजे कडई ठेवायची त्याच्यात तूलायचं ते तूप गरम करून घ्यायचं. मग तेच आता आपण शिकलेलं नारळ आणि गुळ आहे का ना.
हां.
हा तो घालायचा आण असं एकदम खरपू खपर्यंत त ते
हा.
तुपामध्ये असं फाय करायचं खरगईपर्यंत आपर ग म्हणजे अ हे सगळ तळक ना गुड
हा.
गोरवी तळेपर्यंत आपलं हळवत रायचं. वाट येत अस भरल्यासारखं त वाच येत आप का? मध्ये एक पाच ते सात मिनिटं लागतात त्याला आणि जर तेमशन घट्ट झालं तर नाही मग तिथे त्याने खेकलेला खो्यायच जरा घटसर झालं का नाही. मग गॅस बंद करायचा. त्याच्या त्याच्यात का नाही वेलचे पाल आणि खप टाकायचं. टाकून टाकूनचय जात विसर वा.
हा.
बसत बस ण असं थंड व्हायलाच ठेवायची. पूर्ण थंड होऊन द्यायच ते सारे हा मग आणि कडक्याची तयार करायची मत्ची तरत नाही. पाणी तूप आणि मीठ पाणी तूप मूप उकयला ठेवायचं हा. आणि ते पाणी उकळल्यानंतर त्याच्या तांदळाच तुट घालायचं. चांगचूल्या लगेच ढवळून ढवळून घ्यायचं. त्याला बर का लगेच असं ढवळत राहायं नात ते मग हे होत. धुवून घ्यायचं. आणि त्याच्यात दोन मिनिटं झाकून ठेवायच त्याला वाफ येन द्याय. वाफाली आली की नाही मग आणि ते गरम असतानाच थोडस का नाही. हाताला पाणी नाही तर तूप लावून असं मळायचं. गरम थोडस असताना असं. गरम असतानाच खरंच मळायचं असतं ते गरम गरमध्ये म्हणजे चांगलं होतात ना ते हाताला पाणी किंवा तूप लावून अस मळत राहायचं मग ते मग मळत राहिलं का ना मग मोदक तयार करताना काय करायचं. मोदक वापवण्याच्या भांड्याला का नाही. आपण ज्याच्यात मोदक वाफवणार आहे की नाही. त्याला तूप लावायचं थोडस. आणि मग केळीच पान असेल तर केळीच पान अंथरायचं. जर नसेल तर तस ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही. हा मग परत जर केलीच पान खोवलेत. त्याच्यावरून थोडस असं हे लावायचं हम्म काही अ आधी भांड्यालास सुद्धा थोडसं तूप लावायचं खच पण ठेवलं नाही थोडस वरण त्या पानाला तुप लावायचं मस्त श ठेवणारचं पान तर मगच्या भांड्याला लावायचं मण मख त झाल आणि मग मोर ठन एक हे अकरा नाट तरर बारा नच त्याला वस व्हायचं म्हणजे बारा ते पंधरा मिनिटापर्यंत वास होन द्यायचं मग ते झालाव की मग काढायचं आणि मग त्या मोदक काढले झाले वाफले गेले ना छान मग त्या अस मोदक हे करायचं अ तूप सोडायचं गरम गरम
हा
ह् मग उकडीच गरम असतानाच मळळ का नाही चांगलं पडत कारण ते गरम असताना नाही मिळलं ना मग ते कोल्ड पडतत आणि मग असं ओल्या कापड्यांनी झाकून ठेवायला वगैरे असं लागतं मग पार शक्य असं म्हणजे असं म आपण ते मोदक लाटताना का एकदम पातळ असं लाटायचं आणि ताज ना वापरला तस जास्त होत एकदम ते
बर
हॅलो ऐकलीस हा लिहून घेतलीस ना हा हा व्यवस्थित असं कर एकदा ट्राय कर आणि मला सांग मग कसे झालेत
होब
ओके
हा
चालत ठेव का मी करते तुला नंतर
बर बर